आवाज येतोय ताई हो हो हां काय करत.. मग झोपले नाई अजून.
नाई नाई मला झोपायला वेळ लागतो बारा वाजतात मिनिमम. बारा एक माझी अं बहुतेक नाईट ड्युटीच असते ना. त्याच्यामुळे मी म्हणून मी म्हटलं मी बारापर्यंत तर नेहमी फ्रीच असते. म्हणजे मला झोप येत नाही जरी ड्युटीला असले नसले तरी. हां बोलूया ठीक हाय...
कुठल्या सब्जेक्ट वर बोलायचं बोला.
त हे केली म्हणजे आता ठीक आहे.. आपल्याकडे पाणी म्हणजे येतं दोन दिवसांनी म्हणा किंवा तीन दिवसांनी... किंवा काही ठिकाणच स दिसांनी येतं प काही... ते पाणी पण म्हणजे आपण न्यूज वर बघतो.. बघा कसंत काही काही ठिकाणी पूर्ण म्हणजे पिण्यास पाणीच येत नाही. काही आठ आठ दिवसांनी येत..
हो काही ठिकाणी कशाला माझ्या इथच सध्या अशी कंडीशन झालिया. मी बाहेरून आले आणि माझ्या इथे पाणीच नाही आहे आज काय बोलणार पाऊस च हा हा... पडला ना पाऊस पडला त्याच्यामुळे.... काय प्रॉब्लेम आहे ना माहिती नाही आणि मी पण आठ दहा दिवस बाहेर होते. त्याच्यामुळे मी पण नाही काय बघितलं नशीब थोडस होत घरात एक बॉटल भरून गेलेली मुलगी त्याच्यामुळे मला ते जेवण वगैरे करताना आलं पावसाळ्यात... म तेच होतं पाणी पावसाच भरपूर आलं तरी, पण हे
हो पण म्हणजे आप पण ते पाणी असं असतं पावसाचं असतं, तेव्हा आपण किती म्हणजे वेळ जाऊन देतो? त्या पाण्याला कणी तुम्ही रत्तत मत म्हणजे अ कितीे ज्याला एखाद्या तर मनुष्याचा गुनधर्मच आहे ना, एखादी गोष्ट आती झाली की आपण दुर्लक्ष करतोय. तिकडे बरोबर ना.
नाही बरोबर आणि म्हणून म्हणते आपल्याकडे आहे, म्हणुन आपल्याला काय वाटत नाही. पण काही दुष्काळग्रस्त भागात बघितलत ना पाण्याचं तर मी एक ट्रस्ट तर्फे ते महाडच्या आत मध्ये आतल्या साईडला तिकडे एक गाव होत आणि तिथे तो म मंजे म्हातारा एक होता हां. कि त्याच्या तिथे तेवढ्या लांब पाण्यासाठी जायला लागायचं आणि म्हणजे तो तिथून सगळं ते पुरवायचं तर त्या माणसांसाठी त्यांनी खास ते विहीर वगेरे, खोदलेली हाय आणि पुरातन काळातल कसं मला आता ते गाव लक्षात नाही, पण म्हणजे त्यावेेळेला तीथे जेव्हा गेलं तेव्हा कळलं की पाण्यासाठी लोक कश्यानी आपण कपडे धुताना, भांडी घासताना म्हणजे काही लोक भरपूर पाण्याचा वापर करतात. अक्षरशा एका कपड्यासाठी बालड्या बालड्या पाणी घेतात करतात. म्हणजे नळ कस असत आपल्यात आता कस बेसीनला नळ असतो, हल्ली जास्त टॉयलेट, बाथरूम रूम, वॉश बेसिन सगळ्यालाच नळ असतं. त्यामुळं पहिल कसं आपण ग्लासात पाणी घेवून, मोजकच हात धुवायच आता नाही. तो नळ चालू असतो आणि आपण किती वेळ तरी, ते हात धुवत बसतो तो हँडवॉश लावत असतो म्हजे हा पाणी बचत करायची ही सवय पण पाहिजेच, आता पाऊस नाय बोलल म्हणजे आता जरा वीस पंचवीस तारीख आली बावीस तारीख तरीही पाऊस नव्हता, त्यावेळेला काय परिस्थिती झालेय बघा लोकांची, प्राण्यांची, पक्ष्यांचे सगळ्यांची शेतकऱ्यांचं नुकसान हा.
हम्म म्हणजे आज संध्याकाळी मैत्रिणी आहेत का? म्हण अगं कितीऊन झालय, म्हणजे ह्यावेळेस टेन्शनच आहे की पाऊस पडतो का म्हटलं पडतोय नक्की पडेल पण फार लेट पडेल
याचं नक्की कारण म्हणजे काय झाडं तोडतात? प्रत्येक ठिकाणी आता सगळं म म बिल्डिंग् बांधतात, पण ते जागा आणि हे राहीलेलच नाहीए त्याच्यामुळ टेंप्रेचर दिवसांदिवस वाढायला लागलय, आता आणि ही परिस्थिती या वर्षी आता चाळीस पंचेचाळीस वगैरे तापमान ना हे एवढं, मी कधी बघितलं नव्हतं म्हणजे येवढ्या वर्षात आमच्या इकड तरी, हॅलो येते का आवाज? हॅलो येतोय आवाज?
हॅलो.
मला येतोय आवाज हॅलो. मला येतोय एड आवाज तुमचा
हॅलो.
हा मला येतोय आवाज मॅडम
हं मग तुम्हाला काय वाटतं आपण जे पाण्याच हे करतो म त्या जेव्हा आपत्तीबाबत आपल्याला काही उपाययोजना करता येतील का?
आता उपाययोजना म्हणजे हा पाणीच महत्व हा पाण्या पाण्याच महत्व जे आहे ते प्र प्रत्येकाला आपण सांगितलं पाहिजे. पाणी वाया घालवू नका आणि पाण्याच्या साठि मेन म्हणजे झाडांच पण महत्त्व पाहिजे जर का झाडच नसली तर, तो पाऊस कस कोण अडवणार, आणि आता तेच चाललेलं आहे की आपल्याकड मेन सगळीकडे झाड तर तोडायला लागलीत त्याच्यामुळे हा उकाडा आणि पावसाचा प्रश्न निर्माण झालाय. तो पहिल्यांदा प्रत्येकाला झाडं लावा! आणि हे जर न्याय लावली तर हे ग्लोबल वॉर्म जे आहे ना हे पाच पाच वर्षानंतर याचा एवढा इफेक्ट होईल ना, आता बघा मी आत्ता ट्रेन मध्ये येत होते. मी तुम्हाला मागाशी नाहीले की मी ट्रेन मधून आले मी बाहेरून आले का तर ते तो माणूस कुठला केरळचा होता काय कुठला होता माहिती तर त्याच्याकडे खिशात त्याच्या एवढ्या फन साच्या होत्या, तर मग प्रत्येक स्टपला ना तो म्हणजे रनागिरी पास सुन हा प्रत्येक स्टॉप आला ना कि त्या खीशाततल्या चार चार बिया घ्यायच आणि जायच आणि ट्रेन मधून आणि त्या फेकायचा पहाडावर पाऊस पडते तर, तर म्हंटलं हे काय? मग तो म्हणाला हा हा. जा्रूट मॅडम जा्रूट ब म्हटलं हा हे तर ब ओळखलं आम्ही. तर बोलते तुम्ही पण खा बोलते मग आम च्याकडे भरपूर असतात ना तर तुमच्याकडे पण भरपूर येव दे्या महाराष्ट्रातल्या लोकांनी पण हे चांगलं खायला पाहिजे. म्हणून बोलत आम्ही येताना मी नेहमी जाता येता माझ्या खिशातत मी बियार ठेवतो. आंब्याचे हे वगैरे आम्ही टाकून नाही देत मग आम्ही असं म्हटलं म्हणजे बघा ती बाहेरची असून ती
म्हणजे ती कृती कृतीतून करून दाखवत ना आपण बोलण्यातून काही लोक कृतीतून करूनव
प्रत्येक ठिकाणी ट्रेन म्हणजे थांबली किंवा पहाडे आले का आला किंवा झाडांच हे आलं कि तिथ तो माणू दो दोन ते बिया फेकत आला म्हणजे पूर्ण ट्रेन आमची कोकणात येईपर्यंत तो ते काम करत होता ऍक्चुली मला त्याची थोडीशी शूटिंग पण काढायची होती की आमच्या हच्यात पणे म्हणजे आमच पण कधी वृक्षोपण वगैरे प्रोग्राम असतो की बाहेरचे माणसं असून ते आपल्या महाराष्ट्र किती विचार करतात क तुमच्याकड हा तु आमच्याकडे केरळाला हे भरपूर आहे पण हे तुच्याकडे महाराष्ट्र मधी नाही मॅडम तर म्हणते ही झाड बघा म्हणते आता ये चांगले तुम्ही पण भरपूर फणस का भरपूर म्हटलं खरंच मला तुमचे विचार खूप आवडले म्हटल म्हणजे अशी माणस पाहिजेत ना आपल्याकडे कसं आता आम्ही करतो वृक्षरोपण म्हणजे प्रत्येक महिन्याला किंवा कोणाच्या वाढदिवसाला किंवा आपल्याकडे आता थोडंफार बदलत चाललंय एखाद्या बर्थडे वगैरे आला की आजकाल कश कुंड्या देतात झाडं देतात पण ते तेवढा हा देऊ शकतो! तर ते तेवढा पुुरं मर्यादित न राहता मेन म्हणजे आपली झाडं वाढली पाहिजे. ज्या वेळेला आपलं झाड जर वाढ ह म ज्या वेळेला झाड वातते ववेळेला पाऊस थांबेल नाही पाण्याचा प्रश्न पण मग आपोप
हो कारण की जमीन झाडांच्यामुळे पाणी
झाडाची मुळ पाणी धरून ठेवतात वर्षान वर्ष ओलावा आणि पावसाला पण अडवतात. त्याच्यामुळे वातावरण आपलं हे होईल मग टेम्परेचर हा. आणि जिथे झाडांना पाणी किंवा जिथे टेकड्या वगैरे असतील मग तिथं थोडस वृक्षारोपण करून मग ते पावसाळ्यापर्यंत ती झाड जगवायसाठी आपण थोड आम्ही अ आमचा एक प्रोग्राम आहे. हा आम्ही झाडं लावलेली आहेत आमच्या ट्रस्ट च आहे काही प्रोग्राम मी बऱ्याच मी पण अटॅच असते काही सोशल वर्कमदी! मं आम्ही काय करतो जातो हा! दर आठवड्याला किंवा महिन्यातून म्हणजे, ज्याला ज्याला वेळ मिळेल ना आम्ही एक, एक दिवस टाकतो ग्रुप वर मग त्या त्या दिवशी जाऊ त्या झाडांना आम्ही पाणी घालतो. हा म्हणजे ती झाडं आता एवढी म्हणजे पूर्ण डोंगर असं होत, बघायल तर नुसतं रख च होत तिथे आता जावं आणि मग आमचा उपक्रम बघून काही लोकांना एवढ्या हौस वाटली की त्यांनी मग बिया आम्हाला द्यायला लागले. झाडं द्यायला लागली काही हा काही हौशी माणसं अस तात ना हं डोनर म ती लोक पाचशे चारशे कल म हं चुडचुळ हेच द्यायला लागले आम्हाला पाण्याचा कोण टँकर देते हा कलम मग त्याच्यामध्ये डॉक्टर्स नको बोलू नको बोलू म्हणजे सगळे लोक यायला लागले अगदी हौशीनी डॉक्टर
म्हणजे आता ते म्हणतात ना माणूस म्हणून माणुसकीचा धर्म पाहायला शिकायला श
मं त्यांना इतकी आवड वाटते ना की ते काय लोक म्हणजे आहेती आता त्यांच्या घरीच कामाला माणसं असतात पण दोन हातात दोन बादल्या घेऊन की डॉक्टर्स लोक वकील लोक ती झाडांना पण करतात आणि ती झाडं आता एवढी वाढलेली आहेत ना तर त्याच्याकडे बघून खरं समाधन वाटत जवळवळ सहा वर्ष झाली आमच्या तो प्रोग्रॅम केलेलाहा म नवीन नवीन ठिकाणी म्हणजे आम्ही सांगत असतो आणि लोक पण येतात तर हे प्रत्येक ठिकाणी जर चालू ठेवलं ना कार्य ते किंवाही आता काही ते अ हा काही ट्रस्ट वापरतात किंवा काही आ त्या सद्गुरू महाराजांचे त्यांनी पण बघा तो उपक्रम केलेला आहे वृक्षारोप किंवा अजून काही असे असतात ती लोक करतात हा म्हणजे असं प्रत्येकाने असं काहीतरी एक एक हे कार्य केलं ना वृक्षरोोपण वगैरे
ऑब्वियसली आणि एवढं करण्यापेक्षा आपण आता पान हो म्हणजे पाण्या बोलत होतो त आपण काय कुठे गेले की ग्लासरभर पाणी देतो अर्ध वाया जात मग तेच आपण ते फुलपात्र आठवत का तुम्हाला त आमच्याकडे पण पात्र बोलतात तुम्हाला काय तुमच्याकडे काय बोलत असेल फुलपात्रच बोलतात ना आता काही काही ठिकाणी हो तामाण फुलपात्र हो कारण की आता माझ्याकडे मी तर तेच चालू केलंय नं माझ्या मुलाला पण मला हे शिकवायचं की म्हजे तू पाणी कसं जपून वापर इव्हन मी स्वतः भांडे घसताना टपमध्ये घेते टपमध्येच वापरते हो हं आणि कोणी पण येत तर म्हणजे आमच्याकडे मोठे माणसं ओरडतात तो आधा ग्लास पाणी का देत त ते चांगलं नसतं पण मी म्हणते नाही कारण की अं हे समजायला पाहिजे आता कारण की माझ्याकडे पुत्णी
काय करायचं मग दिलेलं रालेलं पाणी असतं ते आपल्या इथं कुंडी असतं ना आता अर्धा ग्लास तर मी नाही देत कारण आपल्या देण्याची पद्धत असत करतं पण मग जे रालेले पाणी असत ते नऊन झाड ना कुंड्याला लगच घालायच
हो नाही पण म मग मोस्टली आमच्याकडे तेच म्हणतात म आता म्हणजे अ आमच्या सासूबाई पण थोड्याशा आहे हे झा हाना वेस्ट जाते ना तो छोट्या फुलपात्रात घे ही संस्कार त्यांना घडवायचे
हा बरोबर आहे हे संस्कार आता आपण म्हणजे आता तरुण पिढी बोला किंवा आपली पिढी बोला एकमेकांना हे जर थोडं थोडं सांगत राहिलं तर ते होऊन जाईल
हो कसं हो इन फ्युच चर आपली मुलं पण म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीला ते म्हणतात ना पिढी त्रास
हा पिढीला तो वारसा हा दिला पाहिजे हा पण दुसरं वेगळं काय देण्यापेक्षा हे काहीतरी चांगलं सांगितलं चांगलं वळण लाव लं त्यांना पण ती चटापट होऊन जाते खरंच आपण सांगितलं तर मुलं ते ऐकतात
ऑबिसली ऐकतात खरच ऐकतात असं आहे म्हणजे मित्र ऑब्झर्व खरच काय केला ना मी तर तेच कर
हा ह
बाकी अजून काही चालायचं
नाही चांगले विचार आहेत ना पुढं हा आणि हे आता करता करता आपल्याला पण एक वे त्यांचे विचार समजत तर ते चांगलंच आहे ना
ऑबिसली ऑबीसली चालेल ना माझं तर आहे आपण करूयात म्हणजे दोघी तिघी मैत्रिणी म्हणून आम्ही त करायचं ट्राय करतोच आणि मुली मैत्रिणीच्या मुलांचा बड्डे असेल तर अ.. म्हणजे छोटी छोटी रोप वगैरे देणार तस
त्या मुली जॉईन आहे त्यामुळे माझं तर हे चालूच असतं वर हा ओके ओके चालेल थँक्यु थॅंक्यु ओके चालेल थँक्यू थॅंक्यू